हा बोला ओ, नमस्कार -नमस्कार आज काही नाही ऑफिस ला होतो. बोला ना इकड आपल्या पंचायत समितीलाय.
कुठे?
पंचायत समिती.
तालुका?
तालुका यवतमाळ हो, तुम्ही पंचायत मध्ये.
नाही नाही विभाग असेल ना आरोग्य विभाग, शिक्षण विभाग असं काही.
हो हो हो
चांगलं पद आहे राहिल कुठे मग? मी यवतमाळचाच आहे, वरधीला राहतो.
वर्ध्याला, कशामध्ये वर्ध्याला?
मी जॉबलाच आहे.
म्हणजे कशामध्ये कोणत्या? आरोग्यामध्ये का सी एच ओ वगैरे का?
अरे मी आरोग्य सेवक ‌हाय.
अच्छा, अच्छा, अच्छा, आरोग्य सेवक आहे का, आमच्या इथं ना आरोग्य विभाग आरोग्य सेेवक आहेत काही. म्हणजे, पंचायत समितीला विस्तार अधिकारी सोबत दोन आहेत आरोग्य सेवक.
हा.
बाकीचे मग तिकडे फिल्ड वर असतात. ला वगैरे पंचायत समितीला आरोग्य विभागात जो
हो, हो, आरोग्य विस्तार अधिकारी आरोग्य विभाग-
हा, हा, त्यांच्यासोबत दोन जणी पोस्टिंग आहे ऑफिसला.
हो का?
बाकीचे मग तिकडे पी एस सी ला डी अ.. - डिस्ट्रिक्ट ऑफिसला, हा.
डीएच ओ एस डी एम ऑफिस
हो, हो, हो.
कधीपासून जॉबला आहे तुम्ही?
आ अडीच वर्ष झाली मला.
हो का? सरळ सेतू लागली का?
नाही, नाही, नाही, आमचा इंटरव्ह्यू देऊन लागलो, हा तालुका व्यवस्थापकचा इंटरव्ह्यू. त्या अनुभव वगैरे त्या्या भेसू आपल्याला
तालुका व्यवस्थापक म्हणजे, टाटा मोटर्स वगैरे का?
नाही, नाही टाटा नाही, पंचायत समितीला तालुका व्यवस्थापक. हम्म.
आमच्याकडं टाटा मोटर्सचा प्रोजेक्ट चालू आहे. पंचायत समती अंतर्गत, सी एस आर फंडातून.
हा, हा, हो ते असतात ना, ते अस असतात ना पोस्टिंग अलग, अलग.
हो, हो. त्यांचं. आता ही अंगणवाडीच लसीकरण असेल किंवा ए एन सी पी एन सी मा- र्फत असेल तर, ग्रामपंचायतला फंडिंग वगैरे करतात. आता सी एम ऑफिसच्या मॅडम येऊन गेला आता आमच्याकडं.
अच्छा.
नाव नाही सुरक्षित त्यांचं, कालच भेटून गेले हो व्हिजिट केली हो त्यांनी.
हो, आपल्या एक आमच्या इकडचा एक होता पोरगा तिकड इंजिनियर आहे पाणी- पाणी पुरवठामध्ये, अ. गिरड, गिरड आहे गिरट कुठ आहे?
गिरड हो गिरड आहे जव
ह गोडे गोरडे म्हून आहे गोडडे
कुठलंय?
गात यवतमाळ जिल्हात तालुकेला
तुम्ही कोणत्या तालुक्यातले?
आर मी प्रॉपर वाशिम.
वाशिम मधून इकड आले का?
हा वाशिंग
बरोबर मग राहिला कुठे होत म मध्ये
यवतमाळने राहायला वाशिमच हो.
म का जाण ना करता
जाान ना हो.
वाशमरून रोज
हो.
कस परवडत म्हणजे
ह ना गा हय गाडी आहे सगळं आहे सगळं सगळं परवडते.
हो ना पण अंतर बरच आहे ना.
अंतर आहे शंभर एकशे एकशे दहा वीस किलोमीटर आहे.
मग रेंटने वगैरे हो नाही राू शोतक म्हज अस हो.
राहू शकतो रेडणी पण आता काही कामाचा एवढा लोड नाही काही नाही.
नाही पण सर दोनशे दोनशे किलोमीटर रोज एक्झर्शन होत.
ह काय काही फोरले मस नाही.
हो का फॅमिली आहे का?
नाही नाही नाही फोरविलर मध्ये काहीक् दिशन होत नाही आम्ही चार पाच सहा जण आहे.
हो का?
हा त्याच याच काही व्यवस्था असल्यावर ट्रान्सपोर्टची काही
मी मुका आडच नाही.
हो.
नाही काही लोकांना फॅमिली असलं तर नाही राहतयत.
नाही नाही नाही ते त आहेचन फॅमिली असल्यावर स्टेबल एकाच ठिकाणी राहायला लागते ना.
हो.
हो.
मग तुमचं का सध्या म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर आहे. परमनंट आहे आणि मग ते परमनंट व्हायला काही वर्ष लागतात का?
नाही नाही परमनंटच अजून काही त्याचं हे नाही आहे. पण सांगतायेत ना भविष्यात आता संघटनेनं निवेदन वगैरे दिले असतात. पण ते सरकार करत नाही ना परमाड
नाही दहा वर्ष झाल्यानंतर आहे ना चान्सेस. हो नाही आरोग्य म्हण नाही ग्राम पंचायत म पर्यंत माझे काही मित्र आधी अ ग्रामपंच
ग्रामसेवक आहे ग्रामसेवक आता ग्रामसेवक जी पदभरती होते. ते आता ते नवीन लागलेले पढ सगळ कंत्राटी आहेत ते तीन पाच वर्ष कंत्राटी राहात ते
हो.
पाच वर्षां ते परमंटन होऊन जात.
हो ते तर बरोबर आहे पण आम च्या ग्रामपंचायतचे काही जलसरक्षक असतील काही शिपाई असतील. किंवा रोजगार सेवक असेल. त्यानी दहा-दहा वर्षे एक्सपीरियंस घेतल्यानंतर त्यांना ऑप्शन देतात म्हणजे प्रमोशन साठी हो माझ्या ओळखीचा एक मुल घरानआता आरोग्य विभाग झा त्याला जवळपास बारा तेरा वर्ष ड्युटी झाली होती. जी अ ही लिस्ट राहते काय म त्याला सिनरीट. लिस्ट त्यामध्ये हा सेवा जस्ट. त्या आधी मध्ये तीन वर्षापासून होत तो पण मधली. दोन वर्ष काही जागा जास्त निघल्या नाही का त्याचा नंबर लागला आणि का जागाचव्ह्या निघल्या. यावेेळेस निघल्या तर तो लागून गेला आरोग्य विभागामध्ये.
बरोबर आहे नाही ते ते आहे आणि दुसरं कसं आहे. की ते तेवढी सिनरिटी पाहिजे ना मग तेवढ अनुभवी पाहिजे ना.
हो दहा वर्ष तर पाहिजेच. हो आणि यांचं कसं. यांचं कसं आहे आणि यांना अनुभव असला तरी यांना शाश्वती आधीश देत नाही.
हो हो हो,
का तुम्ही असं असं आहे हा हा जिअर आहे. पण मग तुम्हालाच त्याच्यामध्ये घेईल का तुझा तुमचा नंबर लागेल का. ते काही सांगू शकत आधीच ते हातपर करून टाकतात. यांना म्हणजे होईल वा होईल वा म्हणून कराव लागत. आता माझा एक मित्र आहे ग्रामपंचायतला.
हम्म.
त्याला बारा वर्ष झाली तर आता जागा आहे काय हे माहित नाही. पण त्याला म्हटलं. करा प्रयत्न तर नाही म्हणे आणखी चार वर्षच थांबतोपण ग्रामसेवक च घेतो म्हणे.
हो,
आता पाबा म्हटलं ग्रामसेब निघले तर ठीक तुमच्या अनेक. मल वाटते दहा टक्के आरक्षण राहा''--'' हम्म ग्रामपंचायत मध्ये हम्म. आता दहा टक्क्यामध्ये किती लोक येतील किती लोक जातील. हे त सांगताच येत नाही.
नाही नाही.
त्यामुळे तसा विषय आहे.
हो अरे काय पाऊस पाणी काय म्हण तिकडे.
पा चालूच आहे आताय हवा चालूच आहे काल. अ म्हणजे आता आतापर्यंत म्हणजे एक वाजेपर्यंत पाऊस होता काल रात्री होता काल दिवसाही होता. त
''हं ''हं ''हं'' हं''
आणि आता थंड वातावरण म्हणजे येण्यासारखी चान्सेस आहे. आणि हो का. तर मध्ये दहा बारा दिवस गॅप दिला पावसाने.
बरोबर आहे.
आणि एकतर पेरणी उशिरा झाली उशिरा. पेरण्या झाल्याने जे पीक आहे किंवा सोयाबीन आहे त्याची. जीवच नाही वाढला थोडे थोडे लहान लहान आहेत ते अर्ध्या अर्ध्या फुटाचे मग असे. यायला दहा दहा दिवसाची उघाड वगैरे जर राहिली. तर तिला प्रॉब्लेमच आहे ना पाऊस पाहिजेच होता.
हम्म हम्म.
काय माहत काय तर आहे तर किती येणार आहे नुकसान करते काय हात. घेऊन जाते काय काही सांगताय ना.
पाऊस नाही, अन कधी कधी एवढा पाऊस होन जाते कि ते पिकी करपून जाते सगळं.
हो हो हो, जास्ती सहन होत नाही ना.
नाहीये लिमिटमध्ये पाहिजे बिलकुल.
हो. हो. पाण्याला एकदमच सेन्सिटिव्ह पीक राहील का? मग ते जास्त आलं तर अवघडच त्याचं.
हो ना, हो ना.
हे तिच अवघडच कंडिशन आहे.
नाही शेती सगळ निसर्गावर डिपेंडे. निसर्ग
त्या मुलीही त्याला पाहत नाही शेतकऱ्याला, काय सांगवा आता. मा सोबतचे
हो ते हाये. पण शेती कशीये? सावर मालमत्ता असते.
हा तू विषय, हा. तेच म्हणजे, हक्क हक्काच आहे.
उद्या पाच पन्नास लाखाचं काम जरी पडलं, एक दोन एकर जरी त्याने हे केली, तरी त्याने तो तेवढा बॅकअप भरून काढते.
हो तेच ना
हा, आणि तो तेवढा भूमीहीन माणूस नाही करू शकत म्हणजे, आप आपण जे इन्व्हेस्ट म्हणतो ना प्लॉट, प्लॉट झालं, सोने, नाणे. त्यात आपलं एक प्रकारची शेती आहे.
बरोबर आहे.
अन ते लोक ऑलरेडी अ धनवान आहेत श म्हणजे कशा प्रॉपर्टीच्या बाबतीत. जेव्हा अशी वेळ येते की, बाबा, नाही आता आठ दिवसात तुम्हाला व्यवस्था लावा लागते. तेव्हा शेतकरी मग सगळ्याला पूर्ण उरते.
हा-हा, हा, करेक्ट.
हा सर्वि्हस वाला जे हाये ते कुठे किती पळाला, तरी त्याची काही सोय लागत नाही.
काही सोय लागत नाही. पाहतो ना मी एवढे दिवसापासून काही मित्र वगैरे आहे. तर ते त्यांना फक्त सर्विसच असाय, एक सिक्युरिटी भेटते का. तुमच्या महिन्याला एवढे-एवढे पैश तुमच्या हातात येणार आहे. त्या पैशाला पाहुन तुम्हाला जो खर्च. करायच आहे तो तुम्ही खर्च करा.
त्याला स्टेबल इन्कम म्हणतो आपण स्टेबल. हा स्टेबल इन्कम आहे ते सर्विस. आणि शेतीला कस राहते शेती आहे तो एक इन्व्हेस्टमेंटचा भाग झाला आता. आणि जर तुम्हीच आता एकदम आधुनिक शेती करसाल. थोडीशी अ जोडधंदा सुरू करसाल. तर मग ते तुमचा बिझनेस माइंड झाला. म्हणजे काही लोक शेतीमध्ये शेती करत पोल्ट्री फॉमही टाकतात. काही लोक शेती करतात. शेताला रोटटच ढबाळ बिबाळ टाकून देतात. एकाला
बरोबर आहे.
आणि असं आरूचा प्लॅट लावता श म्हणजे एका जागेत अनेक व्यवसाय.
मल्टिपल गोष्टी.
हा ते झालं बिझनेस माइंड पण नुसतं. पण त्याचा बेनिफिट असा आहे की, शेती जो आहे ना त्यांचा तो बॅकलॉग आहे. म्हणजे इकॉनॉमिकल खूप मोठा,
बरोबर आहे.
हा कारण उद्या जर शेती समधा हे करून. हेणे करून जर प्लॉटिंग पाडली. मग झाला ना ते प्लॉटिंग एका तेवढी शेती विकल्या हा प्लॉटिंग करून ना मोठ, मोठे लोक
खूप, खूप पिकतात, पिकतात, पिकतात म्हणजे खूप लोटीन वाढत आहे भाव जबरदस्त वाढत आहे म्हणजे आत हो तीन, चार वर्षात दुपट होते भाऊ प्लॉटिंगचे होतच म्हणजे गाव लेव्हलला तर आमच्या गावामध्ये म्हणजे हजार रुपये स्क्वेअर फुट न जागा घेतली लोकांनी गावातल्या गावात
हाय ना, हाय ना, हाय ना
शहरात म्हटल्या तुम काही विषयच नाही ते जर मोकाचे मोक्याचे मोक्याच्या ठिकाणी जर असेल तर मग काही विचरायचंच नाही
नाही, नाही आता समृद्धी, समृद्धी मध्ये त्याच्यामध्ये किती लोकांच्या गेल्या
हो
ज्या लोकांचा करोड भावष हो ते लोक आता करोडपती झाले हा त्यांनी जेवढी त्यांची गेली त्याशेय डबल घेतली त्यांन
घेतली, घेतली हो, हो
डबल घेऊन पैसा उरून मस्त आईस मध्ये जऊ राहीले
आता समृद्धीनंतर शक्तीपीठ पण होतय ना
हो ते शक्तीपीठ महामार्ग आहे ना
पण त्या तुलनेमध्ये पैसे भेटत नाही बहुतेक म्हणजे जसे समृद्धीला पैसे मिळाले
हा, हा, हा
त्या तुलनेमध्ये शक्तीपीठल थोडे पैसे कमी आहे बहुत
हवा भूमी अधिग्रहण किती अधिग्रहण केलं काय केलं त्याच्यावर हाय
हम्म त्यामुळे आमच्या गावातील काही लोकांना नवीन, नवीन फाईल टाकून कोर्टात केस वगैरे करणं चालू आहे
कुठं कोणत्या गावल्या
हे महागाव
महागाव यवतमाळ जिल्हा हो आहे ना आहे ना
त्याच्यामुळे बा कमीत कमी चांगला व भेटावं असं हिशोबाान पण शेवटी शासन निर्णय आहे
हो, हो
आणि शेवटी सगळं शासनाचच आहे आपण फक्त भाडे तर थोर घेतल्यासारखी आहे
बरोबर आहे
त्यामुळे देणं तर आहेच
हाव ना
हो त्याला काहीइलाजच नाहीये हम्म ऑफिस टाइम काय राह तु मग
ऑफिस काय आहे पावणेदहा ते सहा, साडेपाच सहा समजा
हो का आणि तोपर्यंत पोहचता तुम्ही
हो त्याला काय लागतय दोन दोन घंट्यात यवतमाळ
हो
दीड दोन घंट्यात
म तुम्हाला आठ एक वाजता निघाव लागत असेल
हा सकाळी लवकर निघतोना
आठ वाजता वगैरे, नी पोहोचायला आठ होत असेल.
पोहचायला सं साडे दहा संधा सकाळी दहा अकरा संजा कधी. मग लवकर निघा थोडस, टायमिंग एवढा काही नाही दहा साडे दहा पर्यंत पोहोचलो आपण तरी. ठीक आहे मग आम्ही एवढे लव लेत पण नाही कोणी
पण तरी पण जुनं कंटाळवाण काम असल्यासारखंच वाटतं सर. म्हणजे चार तास रोज हेक म्हणजे आहेच ना. प्रवास आहेच न, आणि एकदा घरी पोचल्यानंतर एवढ्या उशरा घरी पोचणं, जेवण वगैरे करणं न तेव्हा झोपणं. तर ते नाही, नाही म्हटलं तरी बाराचा वाजू
आइक, आइक.